हॅलो! येतोय का आवाज?
हा येतोय ना.
काय म्हणते? हो येतोय ना.
हा हा.
काय म्हणते? हा आता आवरलंय आराम चालाय.
हा का? हा हा.
हा मग, बरोबर आहे. हो राहता. नाही आज सुट्टी घेतली मायातून. माणसच गेले म्हणजे बाया घरीचए. हम्म.
हा हा.
हम्म, तुमचं काय चाललंय बाकी कामं?
बाकी काही नाही, झाल्या अर्ध्या गोणी शेंगा झाल्या आमच्या‌ फोडायच्या.
झालाय का शेंगा फोडायच्या?
हम्म.
मग आता अर्धी गोणी फोडायची का परत?
नाही आता तेवढं‌ नीट करून घ्यायला लागतील.
हा का?
हा, ते फोकळं आहे मग जास्त हे राहतं ना बारीक.
हम्म बारीक बारीक जास्त राहतं. अन ते परत त्याच्यात बारीक बारीक शेंगा ही निघत ना. हम्म.
बाकी? क्लास नाही का चालू आता कशाचे तुमचे?
नाही ना आता क्लास नाही कशाचे.
हम्म हम्म.
आता मळायचेच सुरू होतील. हा होते ना माझं, हा. तेव्हा मागं होते ना आता, आता नाही एवढ्यात.
नाही का?
हम्म हम्म.
हम्म, तुमच्या गावातली सरकारी स्कीम हाय खरं म्हणून म्हटलं, आता नाही का?
नाही नाही आता एवढ्यात नाय, माग होते तेव्हा भरपूर आले होते.
त्या आरीवर्कचं तु पण
नाही ना, लहान जावनंच करत होतो.
हा हा, केलं का पूर्ण?
काय निम्म केलं निम्म परत ब्लाउजांचा क्लास लावला होता तिनी फॅशन डिझायनिंगचा.
हा हा, मग झाला का पूर्ण?
हा ब्लाउजांचं झालं तिचं पूर्ण, आरिवर्कचं नाही केलं तिनी पूर्ण.
ते लईच किचकट आहे.
हम्म, अन ती काय आपल्या असं साध्या दोऱ्यांनी येत तय करता नॉर्मल असं नाही का मनी ओऊन अन परत हे करायचं. लय करून त्या चिटकवायचं चिटकवायचं भेटतंय.
हा.
हजार रुपये क्लास महिना होता.
हा हा.
एवढं कोण करीत बसल.
ते अ सुरेखा ताईच्या पूनम ची सासू आहे ना ते त्यांचं बुटीक आहे ना, ती ते ब्लाउजां च आरीवर्कचं अन त्याचं करताय ना, ते बाजावर विन बाजाव करत्या बाई ते, ते शिकवलं होतं का त्यांला
डायरेक्ट बाजावर नाही राहत हे, हे म्हणजे अशी रिंग राहती त्याच्यावर शिकवित्या मग.
नाही हे काय बाजावर खाटेवर म्हणे ती म्हणे, ते वर्क करते म्हणे आमचं. आणि एक एका ब्लाउजाची शिलाई किती त्यांची? तीन हजार चार हजार अशी.
हा मग ती तेवढीच राहते ना त्याची तेवढं मग ते पोराला नाकाचा ड्रॉप डोळ्यात टाकला म्हण त्या पोराला दिसायचं बंद झालेत. हा म ते हातानेच करायला, ती लय पण किचकट काम राहतंय. च एकदम बारीक बारीक, किती डोक लावा ती ती म्हणजे
च म्हणजे ना तिच्या सासूचं बुटिक येते ना, हिरो हिरोईन्यांचे राहतं ना ते करिते ती.
हा का? म त्यांना परवडत असल? म आपल्या सारख्याचं काय एवढं परवडत.
पूनमची तिची पैठणी चांगली महागाचीच होती, त्याच्यावरचा ब्लाउज म्हणे एक मा माझ्या सासूनी डिझाईन केलेलं आहे म्हणे. आणि कारागिरांनी आमच्या वर्क म्हणजे ते केलेलंय असं.
हा ना?
हम्म. तिची सासू स्वतः डिझाईन करते ती.
बरंय मग.
हा.
आपल्या इकडे कोणी येणार ए एवढं? हा ना म, आपल्यासारख्याच एवढं कोण करणारे? एवढं दोन दोन तीन तीन हजार रुपये शिलाई देऊन परवडल का?
नात लग्नाला नि झाली तर बावीस ड्रेस घेऊन देइल ते.
ए बाबा.
बरं आहे ना मग, मज्जा आहे.
मज्जा म्हणजे अवघड मजाय. किंडर जॉयच अन त्याचं तर ते पोरीला नातीला खाऊ त्याची एक सौ ती बॅग भरेल होती.
हा ना.
येल होती एवढा खाऊ देऊ
मग थोडे जास्त मोठे दिसते.
मोठे म्हणजे चांगलेच ते हायफाय, चांगलेच हायफाय तिकडचे. ते इकडं आले ना लग्नाला, ते काय घरी बिरी नव्हते इले यांच्या. ते हॉटेल घेऊन राहिले होते तिकडं.
हॉटेल घेऊन राहिले होते.
म काय. ते घरापर्यंत आले ही नाही, लौन्स वर आले
हा हा.
हळदीच्या दिवशी एखादा दोन तास थांबले, लग्नाच्या दिवशी बारा वाजेपर्यंत थांबले, अन गेले निघून थांबले नाही ते.
म थोडं अवघडच काम होतं, ना आपल्यासारखंच बरं मग.
मग आता काय ते आता तिच्या नशिबाचा भाग गेलं, गेली तिकडं.
हा ना. हम्म हम्म.
तेच, म्हणजे अवघडच अ.
हा ना, आपल्यासारख्याच बरं मग.
तेच आमच्या पुरी म्हणत्या आणि ती पोर आहे ना वरून एवढं त्या आजीने एवढे ड्रेस बिस घेऊन देईल ना, तर ती आजीजवळ सुद्धा गेली नाय. हा, ती समजा माझ्या आजीने एवढे ड्रेस घेऊन दिले असते, अन मी जर जवळ नसते गेले, तर म्हणेल काय बावारलं तर म्हणशील जवळ सुद्धा आलं नाही. तर काही हे म्हणो बा आपली आजी हाय ची, हा.
हम्म.
ची सरकुंड्या खेळायची, तिच्यात काय एवढा श्रीमंतीचा घमंड हाय अन तिला काय एवढा आगे पिछे नाही.
हा ना, तिला मोकळं वाटलं असल ना‌ इथलं.
तिला लय मोकळं वाटायचं ते खेळायला, आम्ही मेहंदी काढीत होतो ना. आजी थांब तुझ्या हातावर मी डक काढते. हा म्हटलं मग डक, डक काढी त होती ती, म्हणलं हा चालल म्हणलं बाई, कोणी काही, डक डक
मला वाटलं डॉग, हा तेच ना नाही मला वाटलं डॉग काढ ती का मग डॉग घ्यायचा अन काढून मग.
नवरीने गाली नवरी रडायला लागली ना, तर म्हणे अ मम्मा आ जीला शॉपिंग करून द्यावा लागेल, ही खूप रडतेय मामी. आपल्या इकडे आले का आपण तिला शॉपिंग करून देऊ.
हा ना.
पुन्हा म्हणते, हा ती शॉपिंग साठीच रडती म्हणे, तू घरी गेली का लगेच तिची शॉपिंग कर. रून घे.
अ भारीच होती मग पोर.
पोर लय भारी होती आओ, ती लय मन मे मिळाऊ होती, तिला काय तिच्या स तिकडचं एवढं श्रीमंतीचं हे नव्हतं.
हा ना.
आपल्या माणसापेक्षा खालतील माणसा ही चांगली आहे अगं.
हा ना.
हा. ताईंला आल्यापासून तेच सांगते. नाही आपल्यापेक्षा तर चांगले, एवढे रायवळ तर अजिबात नाही.
हा ना.
हा, त्यांचं पार अंगण झाडायपासुन हाय माणूस सुरेखातायचं.
हा ना, मज्जा आहे म तिची.
खरंच मजा आहे अगं, काहीच कामं नाही त्यांना अन मळ्यात तर जात ही नाही कधी.
हा ना.
हा. त्यांच्यापर्यंत काही येत नाही, त्यांची माणसं सगळं पाहून घेताय. आपलं ते एक दिवस नाही मळ्यात गेलं तर लगेच
हा.
हम्म, लगे फन फन चालू. हा.
नाय तर आपलं आपलं काम.
त्या म्हणजे वाटतं त्या खाली सुद्धा मी ते म्हणून ते निघत नसतील त्या दोघीच्या दोघी जावा.
हा ना.
हम्म.
बरंय ना बाई, नशीब नशीब चांगलं.
नशीब चांगलं.
हम्म.
अजून काही? हा तेच त्याच्यातले गटाने गुट टाने निवडून घ्यायला लागतील ना.
हा ना, भारी काम आहे मग तुम्हाला.
हा मग.
झोप नाय लागत का त्या कामानी?
ते एक वेळेस खाऊ फोडात फोडायच्या बऱ्या, असे त्यानी ना लय
हा, सगळेच कामं कीचकट राहातंय, नाही केले
करायलाच लागतंय.
करावाच लागतंय.
हम्म, करायलाच लागते. तुमचे नसतील ना आता मळ्यात काई कामं?
आता नायी, आता इथून पुढं होतील ना चालू.
हा ना.
तू पण ब्लाउजांचा क्लास केला होता ना गं, तु नाय शिवत का मग?
लय ना, घरी राहिला का एखादं दिवशी असं वाटता आराम करावा.
हम्म हम्म.
मागं मागं शिवेले हो ते आता एवढ्यात नाई शिवेल काईच, हम्म.
शिवून.
बई इथे स्वतःचच शिवायला टाइम नई राहत बायकांचं कवा शिवायचं. मीच घरी कधी आता मागं हाय ना, दोन अर्धे शिवून ठेवेल होते ते आ ता पूर्ण केले त्यादिवशी, नई दोन तीन महिन्यांपासून तशेच हो ते, ते आता पूर्ण केले दोन, तरी अजून हुक लावायचे राहेले.
हम्म हम्म. पाहिश रस्त्यानं गल्लीन कोणी चालला असेल त्याच्याक द्यायची लावायला.
आहे आता सुट्टीवर ये आज लावून घ्यायला लागल.
हा. बरं चालेल, अजून किती दिवसए सुट्ट्या?
अ?
किती दिवसए सुट्ट्या?
आजच्याच दिवस.
हा का?
हम्म, संपल्या आता.
संपलंय का? पहाय नाही त आज लाव नयी त आज ही राहून जातील.
हा ना लावून घ्यायला लागेल आता आज.
हा चालेल
हा हा.